हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅम.
हा शुभ दुपार शुभ तर नाही म्हणता येणार. गरम गरम दुपार, काय म्हणता कशा आहात? हा आम्ही पण छान आहेत.
अस.
झालं का जेवण वगैरे? बरं बरं. बर. मी काय म्हण ते सोशल मीडिया तुमच्या आयुष्यात
सोशल मीडिया आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आज आजकालच्या युगामध्ये.
असं तुम्हाला वाटतं ना पण त्याचे तेवढेच नुकसान पण आहेत आणि फायदे पण आहेत. तुम्ही नुकसान सोशल मीडियाचे तेवढेच फायदे पण आहेत.
हा. फायदे पण आहे, नुकसान पण आहे.
सांगा मी नुकसान सांगते तुम्हाला.
हा सोशल मीडियाचे फायदे आता जलद संवाद आहे. माहिती आहे आणि ज्ञान आहे, मग न तर व्यवसायवाढीसाठी पण आहे रोजगार निर्मितीसाठी आहे
बरोबर
जा
पण मला वाट अ ते महत्त्वाच्या गोष्टीपेक्षा न जास्त त्याचा न दुर्ुविपयोग होऊ लागलाय आता सोशल मीडियाचा
हा ते पण आहे
खूप जास्त दुरुपयोग होतय ना नॉलेज तेवढं म्हणजे लोक आजकाल न नॉलेज घताय कमी आणि दुसऱ्याच गोष्टी जास्त होऊ लागल्यात त्याच्यामध्ये
आता आपल्याला काय घ्यायचं
हो ना हो ना पण त्याच्यावर काहीत रिस्ट्रिक्शनस पाहिजेत ना इनस्टाला युट्यूबला जेवढं स्क्रोल कराल तेवढं पाहाय भेट तुम्हाला ते एक पाहायला लागल ना माणूस की ते मोबाईल बंद करायची इच्छा होत नाही आणि साईडला कोण बस
बंद राहत नाही हा
आपला स्टेटस ठेवायच सुद्धा नव्हत म्हणजे ते इतकं अतिशय वाढलेले आहेत नाही या गोष्टी कि आजकाल लोकांचं ना को चवरील टा यट्यूब ला शॉर्टस ब नाहीतर मग युट्युब वर इन्फ्लुस बन हच्या ह्याच्यातच क्रेज क्रे झाला म्हणजे तुमच्या रेग्युर लाईफमध्ये
महत्त्वाचं हा तेच आता जगामध्ये ते मह माझं सर्वजण
मग त्यांनी ज हा नाही पाहिजे ना कुठ तर रिस्ट्रिक्शनस लागले पाहिजेत ना या गोष्टींना पण आता हे तुम्हाला आम्हाला कळलं मुला सुध बघा मोबाईल दिल्यानंतर ते पण युट्यूबचे शॉर्टस पाहतात तर ते आज काल ना मुलांना लहान मुलांचंही नाही पाहा वाटतं आता कॉमेडी जे शॉर्ट्स येतात ना ते पाहतात मुलं छोटे छोटे मुलं
हा हा
त्याच्यात लँग्वेज युज होणार त्यांच्या बण्यामध्ये वगैरे जरी युट्यूबला पण आपण रिस्ट्रिकशन् टाकले क शिक्षण लहान मुलांच्या व्हिडिओ म पण त्यांचा बोलण्याचा म्हणजे जो तरी का आहे ना म्हणजे
ना ते ना बोलण्याच्या पण तसच करतात तेस जस पाहतात तसं बोलतात
क अवघड गोष्टी आहेत सोशल मीडियावर इतको अतिशय म्हज दिवस रात्र
काही चाललूजे हा
म्हणजे आपल्याला रिपीट ती रील नाही पाहायला भेटाय तेच्यामध्ये नवीनच काहीतरी भेटतं नवीनच कायतर भेटत
एक वस्तू निघाल का ह एक वस्तू निघाल का टेस् तेस
तेच आता आता तर किती म्हणजे व्हिडीओज बनायला लागलेत ह्याच्यामध्ये आता अधिक मासाचे व्हिडिओज बघा बगल तेवढं वाढलंय लोक पाहू पाहू पाहू पाहू पतरन इतकं वेडे झालेत ना त्या रील्स आणि त्या व्हिडिओ साठी त्तर हे सगळं कुठून यायल सोशल मीडियातूनच यायलना मग ह्या गोष्टी ना बरोबर आणि गरीब लोकांच किती नुक नुकसान हे ओ हेच्यामध्ये
मग ते जा
आजकालच्या लोकांना सगळ्यांनी एकमेकांची बरोबरी करायल त्याना केलं त मीही करणार त्यानं केलंत मी करणार आणि ते सोशल मीडिया मध्ये हेच
चुकीचे नियम चाललाय हा
आणि कसं गोरगरीब थोडी ना करू शकत तात एवढं हो तुमच्याकड आहे म्हणून तुम्ही करायला लागलात म्हणून करतात पण एखा तेची लेकर तेवढी अंडस्टडिंग अस तर ठीक आहे गोष्ट होणार नाही पण जर ले करं जर बरोबर हे करणारेच असतील तर त्यांनी केलं तुम्ही का नाही करणार ते आई वडिलांना ते परिशानीच
छोटे मग ते छोटे आणि छोट मुलं मुली पण आता लगेच मोबाईल मागतात. शॉर्ट्स पाहायला
आणि असं नॉर्मल त्यांना आपण डाऊनलोडेड वगैरे चांगल्या गोष्टी जर दाखवलं तर नाही म्हणतात ते नेट चालू करून दे म्हणत तात म्हणजे त्यांना नेट पण चालू करायच कळत डेटा पण यूज करायच कळत सगळ्याच गोष्टी कळायला लागल्यात त्यांना पण हे चुकीच आहे हे कुठ तर थांबलं पाहिजे. आपण कुठ तर थांबलं पाहिजे असं वाटत आता मला तर घरी
हा आपण दुसऱ्यांना सांगाल तर ते
पण आता आपल्याचं घरामध्ये पाहणां अ म्हणजे घरी माणूस आलं की आधी मो बाईल घेऊन बसणार जेवणाच्या आधी आणि तू काय म्हं कोणाचं काय काम बघतो का त्याच्यामध्ये
तेच ना जेवणाला मोबाईल-‍-
रीलस पाहतात म बाजूला कोण बसलयं घरात लेकरं आहेत नाहीये त्याचं सुद्धा भान नाहीये ना आजकाल-‍- त्याच्यामुळे हे वरूनच कुठून तरी अ ल्या अर्ध्या तासासाठी तेचं बघायं लागलोयं ब्लॉग काय तरी लॉक आलं पाहिजे त्या गोष्टीना असं वाटतं लेकरांना म्हंजे स सगळ्याचं गोष्टींच खूप जास्त नुकसान आहेत मला वाटत फायदया पेक्षा जास्त
नुकसान हाय ह् ना फायदे म्हणजे फायद्यासाठीचं होत ते पण लोक
की बाबा तु्ही आनलाईन बिझनेस करताय? किंवा एखाद गरीब असं काॅमेडी विडीओज करून जर पैसा मिळवतं असेल तर ते पण ठिक आहे बाबा पण काही लिमिटेशनस असावेत तुम्हाला पैसा भेटतोय म्हणून तुम्ही काहीही शूट करून काही टाकताय
नाही तर हे फायद्यासाठी होतंय पण लोकांनी त्याला फायदे तर जाऊन दिले पण तोटे जेवढे होतात त्याचे पैशासाठी करावं लागत सर्व हे
मग तेचं तर ना पैशासाठीच करतायेत ना म्हणजे तुमच्या घरातल्या पूर्ण तुम्ही वाद सुद्धा सोशल मीडियावर टाकताय. लोक त्याचा तमाशा पाहतायत त्याला आजकालन नात्यांच तर काही महत्वचं राहिलं नाही या सोशल मीडियावर ते नको वाटत मी कुठलाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मर नसते मला नाही इंस्टा आवडतो नाही युट्यूब आवडतं म्हणजे मी त्याच्यामुळे तुम्हाला एवढं म्हणते. की मला त्या गोष्टी नाही आवडत. च बाबा की मी नाहीच युज करत ना.
हा
मुलांना यज करू देते असं. मला त्याच्यातून नुकसानच दिसतात. फायद्यापेक्षा जास्त आजकालच्या एवडू शाख मुलांना काय फायदाय त्याच्यात काहीच नाही तुमचे आई वडील तुम्हाला शिकवताय ना. त्याच्यातून काय राहिलय शिकण्यासारखं.
कॉमेडी रील वगैरे ब्लॉग बस हे चालतं बनवायचे बस.
हो ते लोकांना कळत नाही त्यांना व्ह्यू झाली त्यांना पेमेंट पडू लागलं की ते लोक खुश आहेत ते पण पण ते बाहेर काय संदेश देते हे लोकांना कळत नाहीये ना. त्या गोष्टी अवघड आहेत. मग काय बोलू शकत. आपण याला नाहीच बोलू शकत काही म्हणजे आपण एखा थांबू म्हणजे आपल्या जवळ लोकां थांबू शकतो किंवा आपल्या रिलेटिव्ह ला थांबू शकतो. तो कि बाबा पटवून देऊ शकतो पण ह्या सोशल मीडियावर जे
लोकसंख्या पण किती आहे काय कोणाकणाला पण सांगू
नाही कोणालाच नाही. कोणाच्या घरी जाऊ शकत नाही आपण कोणाला सांगू शकत त्याच्यामुळे काय जे चालू आहे ते चालू आहे आपल्या घरात आपल्या माणसांना कंट्रोलमध्ये तेवढ्या गोष्टी ठेवायच्या आपल्या भविष्यासाठी मुलांच्या बाकीच तर मग येईल येईल आता ए आय आलं आता तर ए आय आल्यामुळे तर आणखीच वाढलंड गकी किती करायला लागलेत लोक
खूप काय काय प्रकार निघालाय आता तर आणि सर्व लोक करतात करतातच ते असं नाही की हे ट्रेंड हा ट्रेंड आला का बाप रे एक रीलस कोणी बनवली का पूर्ण सोशल मीडियाती रीलस बनवते ती गेली काजून परत दुसरी गेम वगैरे ते ह त्याच्यामुळे लोक कपी करता आहे
बरोपूर नाही बाबा अवघड आहे पण सोश मडिया खच धोकाकादायक पण खूप त्याच्या पण वेगवेगळ्या किती वेबसाईट आहे डार्क वेबसाईट आहे त्याच्यामध्ये कितीे क्राम हो सोशमडियावर पण हॅकर किती
ते चांगलं नाही आपली लाईफ बर्बाद होते त्याच्यामध्ये त्याच्या मागे लागलो का मग आपली लाईफ काही नाही
आयषभरबात
आयुष्यत बर्बाद होतय त्याच्यामध्ये
हम्म ज ते आपण फक्त आपल्या जवळच्याना सांगू शकता की बाबा कमी प्रमाणात युज करा
आणि कोणाला सांग मर्जी येते हा ते
तेच तर आज तुम्हाला काय करायच हा सरळ शब्द आहे तुमच तुम्हाला काय करायच आमच्या घरं असं बोलायला
असं बोलाल हं असं बोलतात लोक चांगलं पण सांगायला गेलो तर
हो ना हो ना हो ना नाहीच आहे नाहीच आहे फायदे आहेत पण फायद्यापेक्षा जास्त दुरुपयोग जास्त करायला लागलेत लोक मोबाईल हॅक होयलाग तुमचा डेटा चालला सगळी कडे तेच्या नुसार तुमचे अकाउंट हॅक व्हायलागलेत त्याच्यातून नुकसान कोणाचं आहे आता मजा वाटायला लागली सगळ्यांना या गोष्टींच
किती अकाउंट वगैरे ह ह होतो आणि रोज होतोय दिवस भरामध्ये किती लोकांच काहीतरी होतं पण लोकं नाही सुधरत.
नाही सुधरत बरोबर आहे, त्या गोष्टी नाही मी नाहीच आहे ना बरोबर
ते काय म्हणतात लागलं नाहीये बरोबरच आहे.
हे ना सोशल मीडिया एक ऍडिक्शन झालंय माहितीय का प्रत्येकाचा अकाउंट इंस्टाला खात उघडा आणि हे करा
ते करा हा तेच चालू आहे आणि रोज रोजच काही ना काय येत
हो हो बरोबर, आहे पाहिल तेवढं
हा.
चालेल तुम्हाला बोलून खूप छान वाटलं तुम मत मांडलं त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे, चला बोलू नंतर आणखी ओके.